काय करताय
काय नही होत तिकडं सर हो बाई झोपलेली
हां
हम्म हं काय करतेस
मी काय क्ले
हो
चहा वगैरे घेतलीस का? नाही पाऊस इथे
नही चहा नाही घेतला चहा तरी काही घेतला नाही आता बघू काही तरी खाईन थोड्या वेळाने
हा हा हा
हा तुमचा चहा
अ माझा चहा अजून नाही आता
हा
मो
पाऊस आलाय की नाही तिकडे
इथे पाऊस नाही आला
हा इथे पण वातावरण झालंय पावसाचं खूप पण पाऊस नाही आला.
इकड पाऊस पाऊस काय नाही हे सोड का आज असं जर हम्म हो
नही ठीक हे
ह हम्म
बाकी
बाकी काय नाही आ हं म्हंटल
हं
मग शिलाईचं वगैरे काम कधी करताय तुम्ही
शिलायाचं वगैरे अ करते दुपारचं
हा
जरा सकाळचं आवरात बसलेेली हेच की दुसरं
हा
हो आता बर उठल्यावरती म आता करतय
हं
हंम्म
नही ठीक हे तेवढं तरी घरी बसून उलट ती कामे बरी असतात कारण घरातलं एवढं सगळं कामवरून बाहेर जाणं तरी पॉसिबल नाही होत दोन मुलं असल्यानंतर
मी तेच तर झाले
हो
बर
करायचं म्हणजे लेडीज काहीही करू शक त्यात कामाचं असं काही नसतं पण घरातलं करून बाहेरचं करणं म्हणजे थोडं अवघडच होतं आणि त्यात एकच जर लेडीज घरी झाली तर मग तर अवघडच असतं खूप
होय तेच की
हं घरात अजून गेल्यानंतर पडलेली कामं तरी कोणीतरी गेलं तरी काही नाही वाटत येवढं पण हे असं असेल तर हा तर मग थोडं नकोच वाटतं.
दिवसभर तसही लेडीजला आपण ते घरची कामही असतात ना भरपूर कामं असतात आपली घरची
तो नाही ते तर आहेचं पण गावाकडे एवढं करायसाठी दुसरं काही नाही काय अवे्लेबल तर पण नाहीत ना नोकऱ्या म्हणला काहीही म्हणा इथे य काय असणार हाय बाहेरच कुठंतरी असतात ते हो
इथं शहरामध्ये कस तुम्ही काही पण म्हणजे अं असा छोट्यातला छोटा उद्योग सुद्धा करू शकतो आपण
हो
छोट्यातला छोटा सुद्धा एकदम हा म्हणजे असं आता इथे कसं साध असं म्हणजे ना अं आता एकांद्रा म कुठलातर कार्यक्रम हाय तर त्याच्यात अम्म त्याच्या गारवा वगैरे असतो माहित आहे त्याच्या पोळ्या
हा हा हा
ले सुद्धा घरातनी
आता पोळींचा पण बिझनेस खूप चालतोय बायका पोळ्या तीन चार किलोच्या पोळ्या म्हणजे दुरुडीसाठी म्हणा वास्तुक शांती, लग्न अ त्याच्यानंतर काहीही असु दे.
होय
जागरण आल्यास सगळ्यासाठी कारण पुरणपोळी तरी करणं सगळ्यांना नसतच जमतच नाही. काही असतात बायका ज्या बाहेर कामाला वगैरे जातात किंवा इथे किंवा काहिंचं असं असतं की बाबा एवढा त्रास कोण करून घेणार?
नाही होय आणि म्हणजे आता ते ते म्हणालागले का गारव्यांच्या पोळ्या म्हणा किंवा असं गारव्याना वै एक एकदा गारवा भाकरीचा गारवा असतो. मग त्याला सगळ्या भाज्या भात वगैरे हे ते हे असल्या ऑर्डरी म्हणजे आपण ना म्हणजे मी बघितले अस की इतका पण लहानातला लहान व्यवसाय सुधा करू शकतो बायका
हो हो हो
ख खूप हाय अस व्यवसाय
हो नाही ते तर आहेचं सोडा हो
ऑर्डर म्हणा किंवा घ हे मिरचे लाडू रेडिंक वगैरे बनवून देणे हे ह्या ऑर्डर घेऊ शकतो. बायकांना कामं करण्यासाठी बरू.. फक्तं ते कौशल्य आपल्यात पाहिजे. तरी असं म्हणजे स्त्रिया काय. तर् बनवण्याचं करण्यात
नाही देत राहांज. आणि घरातली पणं थोडीफार सपोर्टिव्ह पाहिजे. कारण एकटी बाईने करून- करून किती? करणारं.
त्याला अं एकटीचं अशी नाही. तिच्या सोबतीला कोणत करणारं. पाहिजे मानासारखी
पाहिजेतं होंव आणि सपोर्ट पण थोडं घरातल्याकडून पाहिजे.
म्हणजे कावधी जरी काय? ऍडजस्ट करायला पाहिजेत त्यांनी
होऔ नाही ते तर् आहेचं.
तसं ऍजैैस्ट करणार थोडं झालं, तर् ते बरं पडतं.
होंव.
हां- हां-
नाही ते तर् आहेत सथोडां. बाकी काय? म्हणतात. मग काही नाही, बघा नाही म्हणत बारीक पाऊस. चालूयं.
हम्मं.
इकडे येता आता.
हंअ -हंअ. गाडं काय? असतं शेतं जनावर वगैरे. हीच्यातून इंन्नका माग तू हां म्हणजे असत. इन्कम हे सगळं
होंव.
होंव तेवढ्यातून होऊन जाते.
हं ते तर् राहायचो हे. आणि गावाकडे कसे इकडे बाकी तुम्ही म्हणताय तसे. पोळीचे किंवा गारव्याचे, हे ते ऑर्डर असं नाही करत. अ बायका त्यासाठी पैसे द्यायला बघतचं नाहीत नां ते कसं बाजूच्या एक-दोन बायका सांगितल्या, आपण स्वतः -स्वतः त्रास करून घेणार. पण पैसे कशात घालवत नाही, त्यामुळे इकडे तसं काही नसते. हां तर् मग हेंच आता आपण कसं हें फोन वरती बोलतोय.. ह्या ॲप म्हणजे बायकांच्या साठी छान! आहेत तसं म्हणायचं गेलं तर्
हांअ.
त्याच्यातून काहीतरी होऊ शकत, हां तर् मग इकडे काही नाही शेतात काम करणं.
हूम्ं.
ते इतिहास येते असच असतं.
गलऐका बायका न म्हणजे कसं? होत आहे तयानी. अं एक - एक तर मुळात त्यांनी एक- एक असं. पैसे त्यांने जोडतं गेलेले असतात. आणि ते अशा पैशामध्ये. अशा वेळे तिने पैसे घेवून संपून.
होंव बारीक आलायं गप्पा आतां. बोलाअंं.
हाओ. खबर कायं नाहीये आज का? आज. सकाळपासून पाऊस काही नाही आहे, तिथं काय?
नाहीं इकडे पण इकडं पण कमीचं आहे. तसा म्हणजे एवढा पण काही जास्त नाही.
हम्म.
पण आहे तसा बारीक चालूच हो.
हम्म हम्म.
बारीकय इतका पण काय नाय पण वातावरण असं काय उ ऊन आहे असं काय नाहीय वातावरण. वातावरण तसच आहे हो.
ऊन वगैरे नाहीये आ पण पाऊस असच शांत वातावरण फक्त.
हा नाही इथं पण मग तसच हाय.
बारीक त्या चिकमिनंचा वगैरे आवाज येतो या.
होय का बाहेर बसलीय ना.
अरे छान छान वाटतय न.
होय होय. बाहेर दारात बसलीय त्यामुळं. त्यामुळे येतय आवाज.
आमच्या इथं इथं आमच्या इथला आवाज सगळा तुम्हाला मिळणार कोणता माहितय? फक्त गाड्यांचा आवाज.
हां. मग इकडे तंस नाय.
असतो कधी?
हां.
आहे तसं इकड म्हणजे पणय आहे प इकड आम्ही राहतो इथे इतकं काही नाहीये. आहे निवांत दुपारची वेळेत वगैरे तेन असतय शांत असतय.
हम्म.
हम्म हम्म आणि ह्या सिटीला म्हणजे आता आम्ही राहतोय ना ह हि वस्त्रोद्योग सिटिय ही.
हम्म.
इथे तुम्हाला दिवसातलं असं नाही की बाबा ह्याच टायमिंगला तुम्हाला बारा आणि चोवीस महिने ही सिटी चालू राहणार. बारा हा चोवीस तासात काम चालू असत. वेगवेगळ्या काम न ते असतात कामांचं वगैरे अस इथे कामाला कुठल्या कमी नाही काम करणारा माणूस पाहिजे.
पाहिजेत हो नाही शहरात ते एक असतंच सोडा. ती करायचं हा हा.
हां. माहिती तर आहेच सोडा. आणि तसच हवं पण.
हो
हो.
खूप आहे तिथं
हा नाही ते तर आहेच उलट ते बरंच हाय
म हे म तू तूम्हाला पण माहिती असल म्हणजे म्हंटलं म्हटलं की इचलकरांची वस्त्र उद्योग सिटी म्हणून तिला ओळखली जाते इथेच तुमचे म्हणजे म्हणतात की जस कापड विणलं जात कापड तयार होत होत
हा
इथे आलं की तुमच्या भावना देखील आशा जोडल्या जातात सगळ्यां म सगळ्या म्हणजे सगळ्यांची प्रगती वगैरे होते इथे आल्यावरती
हा नाही ते तर आहेत सोडा
व्हय व्हय खूप म्हणजे म सगळ्यांना. उद्योगधंदा त्येन सगळ्यांना मिळाला जातोय
हो
म हम आम्ही पण ना आम्ही गावा पासून आमच्यात तेच कामासाठीच ना आलोय इथ
हा आणि हो माणसं राहतात. त्याच्यासाठीच तर बाहेर थोडेफार चार पैसे राहावेत हातात म्हणून
हात म्हणून तेन पण आपण पण सर्व सर्वसामान्यच खरं पण असंच पैसे चार भेटून आपण आपण थोडीशी लाईफ व्यवस्थित आपण जगावी पोराबाळांना लाईफ द्यावी बरोबर
होय
थोडाच केलया दुसरं काय? आता
नाही ते तर आहेच सोडा
हा हा बघतो? पण चहा चारचा घेताला कनय म
अ कधी घेते असं काय नाही कंपल्सरी की बाबा घेतेच. असं काही नसतं पण कधी कधी घेते. हा
जरास घ्या ह्या वातावरणात जरस छान वाटत सगळ
हो नाही ते तर आहेच. सोडा हा
हम हम हम चालू आहे का प्लॅन्स सगळी चालूयत आता घरी उद्या.. तुमच्या इकड असते का? म्हणजे मरघुबाईची यात्रा म्हणतात.
हो हो असते. असते. असते. त्याची तयारी त्याची तयारी चालू हाय आता काय? काय करतात काय माहिती एकतर हे पावसाच हे अस त्यात ते यात्रा कसं कसं सगळे लोक.. काय? करतात काय? माहिती
तर इथे इचलकरंजीत कसं इथे नसतय पण.
हा गावी. गावी हा नाही हे गावीच होतय. मोस्ट ऑफ
हा म तेच गावी असतय. मग तर सकाळपासून सगळं चालूय म्हणजे मुलांनाच वगैरे सगळ्यांचं चालूय की नाही जायाचं किमान त्यानिमित्तानं गावी जाऊन यायचं कसं शाळेच्या पोरांनी सुट्ट्या ये तेे. सगळं ऍडजस्ट होई
हो, माहिती तर आहेत सोडा.
सुट्टी ऍडजस्ट झाल
हो.
हम्म, यात्रा वगैरे, म्हणजे ते काय? अस मग पण असं पण त्या निमित्तान सगळे घरातले भेटतात ते न. हो, त्यात वेळ जातो. चालूय ना म्हणजे तसं झालंच, घडलंच तर मग काय?
हॅलो.
हॅलो.